हॅलो
हा बोला की हॅलो आवाज कट होतोय तुमचा
हॅलो हॅलो आवाज येतो का आता काय करते च म्हणलं
काय नाही बघा आता आवरलं ते माळव तेन जरा भरायचं होत ते भरून दिलं आणि आता आवराय लागलो तुमचं काय चाललंय हॅलो?
हॅलो
हा बोला तुमचा आवाज जरा जास्त कट व्हाय लागलाय हॅलो ऐकू येत नाही सर हां येतेय कुठ रेंज नसलेल्या जागी जाऊन बसलाय सा
नाही अगं इथ जस्ट दोनच म्हणजे पावलं पुढं आलोय बघ तवर रेंज आलीया हं हं
ह ह ह ह म्हणजे रेंज नाही तर दोन पावलं तिथंच उभारावा हलू नकोसां अजिबात
हा आता आजीबात हलाय नाही दोन पावलावर स्तब्ध थांबले ह ह ही अ मग काय करतेस काय नाही बघ निवांत हाय बघ तू
निवांत बघा आता आवरलं घरातलं.
हा.
हम्म आणि बसलोय बघा तेवढ. काय नाय हाय हे आपलं काम भाजी ते नीट करायची, सगळं भरून द्यायचं.
भाजीचा व्यवसाय आहे काय?
होय माळव तेन विकायचा, ह्याचा व्यवसाय हाय.
हा, हा, हा, हा. बर, मग भाजी तेन म्हणजें अस ह्या दिवसात मावळत नई व्हय ग?
नाही म्हणजे अ आम्ही कसं रो म्हणजे एक दिवस अडाण आणतोय नाही, जास्त दिवस ठेवले कि उन्हान कोळमजतयच नई.
कसलं ऊन आहे आता
आम्ही जास्त नाही हे करत खरं म्हणजे आणताव लगेच, लगेच माळव. नवीन म्हणजे एकदा आणलय की एक एक दोन दिवस तेवढं ठेवतोय. तिसऱ्या दिवशी परत नवीन आणते कारण मग ते कोळमज लं पण कोण घीत नाय ना त्याच्यामुळं प्रत्येक वेळा नवीन, नवीन ताजा, ताजा माल आणायला लागतो.
मग भारी हाय. म्हणजे असं म्हणजे अ कोणती, कोणती भाजी आणताय? का सगळे असतात?
सगळे आपले म्हणजे वांगी, टमॅटो, ढबू, मिरची.
परत अं ते कारली, दोडका तेन आपल्या सगळ असत्यात सगळ्याच असत्यात. आणि पालेभाज्या पण असत्याात.
अच्छा, मग नुसता भाजीच चालू आहे काय आणि काय दुसरं. का नुसता भाजीवरच
दुसरं म्हणजे सीजननुसार असतय आता आंब्या सीझन चालू झाला की मग आंबे आणायचे. मग बाकी मग मग अ द्राक्षेचा सीझन चालू असला, कि मग कधी कधी द्राक्ष पण आणताव. आणि मग इतर टाइमला मग भाजी पालक असतय म-म-म भाजीचा सीझन अस नाही कधी तरी मग भाजी तेवढी ठेव आणायचीय बाकी
हा-हा-हा
सीजन अ सीजन नुसार मग अ जे खपल ते आनायच
म भारी हायं तुम्हाला तर म्हणजे तुमच्या इथ अ म्हणजे भाजी वगैरे अस खपत असेल मग जातायसा असं बाहेर घरोघरी विकायला का एकाच जागी स्टॉल लावताय.
नाय म्हणजे घरोघरी नाय जात म्हणजे असं म्हणजे प्रत्येक गावात कायतरी स्टॉप ठरवायचा आन त्या स्टॉपला जाऊन थांबायचं म तिथं माणस तेन येत रात्री घेऊन जात्यात
हा म चालतंय
हा हम
म तू पण जातीस का
नाय नाय मी नाय जात मी फक्त घरात न तयार सगळं करून द्यायचं कुठं खराब वगैरे झाल असत तर ते काढून तेन सगळ नीट तेन करून द्यायचं त्यांची ते जाऊन विक कुनिकड
नाय मग तुरा टीशन नाय होत
ह-ह होय टेन्शन नाय खर कसल्या
निवांत आपलं आपलं आपलं काम करायचं तेवढं झालं
होय निवांत घरात इथलं आवरायचं ते करायचं परत ते तिकडून माळव वगैरे आणलं की ते आणि नीट करून द्यायचं घरात बसून आपला हुतेत चालू दे
चालू ठेवायचं थोडाफार तरी कराय पाहिजे गं अह-ह म-अ-अ आणि काय यंदा शेतात नी काय काय यंदा शेतात काय काय लावल हाय म्हंटल
शेतात नाय आमच्या हिकडं शेतात काय फक्त पावसुळ्यातच काय तर लावलं तर ते पण कसं पावसुळ्यात यीत नाय आमच्याकड पाऊस जास्त असतोय नाय त्यामुळं पावसुळ्यात काय यित नाई आणि उन्हाळ्यात म्हटलं तर उन्हाळ्यात पाणी नसतय...
हां
त्यामुळं शेतात काय नाही सगळं बाहेरूनच आणवून विकावं लागतं...
तुमच्या अ बायाच्या वर सगळ्या तुमच्या मला वाटलं तुमच्या शेतातलच आहे काय...
नाही नाही शेतातलं नाही खरं.. कधी कधी तरी म्हणजे आमच्या इकड म्हणजे गावाकडून देतात त्यांच्या इकड पाणी नाही मग त्यांनी कधी काहीतरी लावलं गावाकड..... तर मग ती देतात नाहीतर मग शक्यतो मार्केट वरूनच...
हा हा हा
म आणि काय.. सांगा आमसनी तूमासणी पण देताव आम्ही...
ह हा सांगतो सांगतो...
पण घेतेत नाही
हा हां..
म्हणजे कसं लग्नाची असेल किंवा वास्तूची आपली म्हणजे घरात छोटे मोठे कार्यक्रम असतात ना...
हा हा हा तेव्हा भाजी आणून देताय...
हा मग त्यांना काय काय असेल ती ऑर्डर ती म्हणजे सांगतात ते आम्हाला साहित्य पाहिजे आहे म्हणुन मग त्यांच्या हेन ते साहित..... ते त्यांना नेऊन द्यायचं.
हा हां मग तुम्ही घरपोच पण असं करताय का? कुठ पण म्हणजे अस जायचं झालं तर मग टू व्हीलरन किंवा फोर व्हीलरन जाऊन देऊन येताय काय?
होय होय मग आता समजा म्हणजे त्यांना जर जमत जमत असेल.... यायला तर त्यां ते येऊन नेतात. आणि त्यांना जर जमत नसेल तर मग आता त्यांना घरी नेऊन द्यावं लागते...
हां हां
तरी सोबत घ्यायचं आणि मग टु व्हिलर न जाऊन देऊन यायचं साहित्य..
हा हा हा
हम
मग त्याचे वेगळे चार्ज असं त्यांला ग
नाही नाही तसं काही नाही आपलं आहे हे रेग्युलरच.... आता जस मान माणूस आपलं मान.... माणूसकिन सांगते त्याच्यामुळे असं जास्त काही हे ताणायचं नाही रेग्युलरचं मग त्यानं माणसं पण तूट त्यांनइ जास्त एक ठि
नाइ पण कसय माहितीहाय शहर ठिकाणी कसं हॅलो.
शहर ठिकाणी वेगळ असतय नई, कारण त्यांना गरज नसते माणसांची.
हंअ त्यामुळे कस शहर ठिकाणी कस होय गावात तस नाइ.
गावात तस नाइ आप माणसांना आपल्या आपल्यातच गरज लाग - - त्या नाय त्याच्यामुळ माझ जास्त आपल्या गाव पण कस माणसं तोडत नाहीत. तेच्यामुळ बाबा पाच रुपये कमी दे पण घे म्हण - - त्या
हांआ आणि सगळ्यात महत्वाचं काय ताज्यासताज त्यांना ग आता शिळा नाही औषध मारलेलं नाही. मन
होय आपल म्हणजे घरगुती सगळं असतय.
मगं तेच्यामुळ सगळ ओरिजनल माल आणि मिळणार.
होय आणि समजा आज घेतलं दोन दिवसांनी परत जाऊन घेतलं असं काय नाही कि आठवडाबरचा बाजार एकदमच आणून ठेवायचा आणि तो आठवड्याबरं खायचा असं काय नाही खरं आता आमचे म्हणजे पाहूणेतेन हा आमचे पण आता इथं पाहुणेतेन आहेत ते आता बाजारला वगैरे जाइंतचं नाहीत बाहेर तेवढच येतात आणले की माळव तेवढ एक दोन दिवसात ते घेऊन जात्यात तेवढ संपल की परत आणि दोन दिवसान आणल की परत ते आणि न्यायला येतात ताज
बघ म मस्ताय.
हा मग ताज म्हणत्यात खायला बरं एक कुणी म्हणत्यात आठवड्याचा बाजार करायचा आणि अ सगळ शिळ नंतर आणि ते कस शिळ झाल कि मग चव पण लागत
लागत नाही ज चाम सगळं
वेगळीच कायतर चव लागते. जी ताजेला चव असते ती त्याला नसते.
सोड खरं एवढं
हं हम तुमच्या इथं पण काय कार्यक्रम वगैरे असले, तर तुम्ही पण सांगा.
सांगतो सांगतो आम्ही देऊ ना आमच्या माणसाच सांगणार त्यांनी
नाहीतर आम्ही आम्ही राहायच माग आणि दुसऱ्या कुणाला तरी सांगशीला.
नाही नाही नाही सांगणार ना ग असले कार्यक्रम की नक्की सांगते तुला आणि महत्त्वाच काय आहे सांगू का तुला आम्हाला चांगलं जीथन माल मिळतोय का नाही. ते मालाशी मतलब आहे आपल्याला कसं. तस माणसाच नाही आता समज जर चांगल भेटत असल आम्हाला याच्याकडण तर तुम्ही जर आम्हाला चांगलं देत असाल तर आम्ही इथ वाळलेलं औषध मारलेलं का घेऊ ना?
होय.
मग तुलाच मी आता सांगणार इथन पुढं सगळं
सांगा की आम्ही पण तुमासनी डिस्काउंटमध्ये ते देतो मग
हीं हीं ओके मग काय बेस तवा तुला सांगते इथून पूढं घेतल की म्हणजे कु णाचाही अस किंवा माझ्या फ्रेंडं वगैर सगळ्याना सांगून ठेवते.
हा हा चालतेय गी मग तुम्ही पण हे करा मग तुम्हासणी आम्ही डबल डिस्काउंट लावतो.
चालेल काय नाही नाही नाही डबल डिस्काउंट नाही. आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही काय तुमच्या हीशोबाचं जेवढं आहे तेवढं घेऊनच
नाही नुकसान करून पण डीस कोण दिल काय सांगा.
तरीप व्हय नाही ना आपल म्हनुण आपण द्यायला जातोय पण कसं घोडा घास से काय ते दोस्ती करेगा तो खाएगा क्या तस ग म्हणून त्याच्यापेक्षा आपल आपल हाय हा एक दहावीस रुपये कमी दिलासा तर ठीक आहे पाचशे रुपये झालं बाबा हा एक पन्नास रुपये राहू दे कमी असू म्हटलं ही गोष्ट वेगळी ग
हा तसच कि मजे अस काय लई पण नाही खर मग ते आम्हाला काय परवडायच. प्रत्येक पाहुण्यासणी असंच केलं तर,
परवाडायचं काय तुम्हाला म्हणूनच म्हटलं काय घोडा जस् घाससे दोस्ती करेगा तो खाएगा क्या?
हा ह
मग निवांत ब बाई निवांत आता आवरायच सगळ घरातलं काही नाही अजून काम म्हटल तुला फोन लावूया लई दिवस झाल लावला नव्हता.
हा हा
ह म्हणलं कॉल करून घेऊया वेळ हाय
हम्म हू
ओके चला आभार मग हम् बर चल बाय ठेवू.
हा ठेवा की,